हा बोला की
हॅलो हम्म हम्म चहा वगैरे झाला. हॅलो
होय होय झाला झाला
हम्म हम्म आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे जेवण हो हो झाला आताच.
हा
मग तर आजी माझी सांगत होती मला बसले होते ना मी आजी सोबत थोडा वेळ. मग आजी मला होय होय मला आपल्या परंपरांविषयी परत आपल्या म्हणजे आपल्या सणांचं महत्त्व सांगत होती मग म्हटलं तुमच्याशी थोडं शेअर करावं. तेच कि मग मी तुम्हाला आपल्या म्हणजे माझ मत सांगते की यावर कायआहे ते आपलं भारत तुम्हाला माहिती हाय आपला विविध विविधतेने नटलेला आहे म्हणजे आपल्या अनेक आपल्या भारत भारतात अनेक भाषा धर्म आहेत संस्कृती आहेत.
हा
परंपरा आहे. तशा आणि त्यांना खूप महत्व आपण देतोय. आणि त्यात आनंद पण खूप आहे. हं
होय सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येक सणाला नटायला मिळते.
मिळतय होय होय. आणि ते एकत्र येऊन आपण करतोय ना सगळी फॅमिली वगैरे अस ते
होय होय सणांच्या वेळेलाच एकत्र वगैरे भेटायला मिळते नाही तर काय एकमेकांच्या घरला तर आम्ही आपण कधीच जात सण असेल तरच मग एकमेकांच्या घरला येणं जाणं होत
हो होय ते पण आणि एकत्र कुटुंब पण होते ना त्या दिवशी
होय त्याच दिवशी खरच म्हणजे सगळे फॅमिली मेंबर्स असतात त्यामुळे थोडस मज्जा येतात मुलं पण थोडीस हा खेळण्यासाठी ह्याच्यासाठी थोडस चांगलं वाटते मग सणांच्या वेळेला
होय आणि आपल्यात कसं मेन आहे आता गणेश उत्सव असू दे दिवाळी असू दे गुढीपाडवा. मकर संक्रांत होळी असु दे दसरा परत आणि काय आता नाग पंचमी आहे. अजून भरपूर सण आहेत की आपल्यात प्रमुख सण म्हणून आपण ते साजरे करतोय महाराष्ट्रातील
होय सगळेच सण आपण आता महिन्यातन एखादा सण तरी असतोयच महत्त्वाचा.
होय होय आणि वर्षभर हे सण होतच राहतात.
होय होय बारीक सारीक आणि आषाढी असते आधी मधी आषाढी म्हणतात एकादशी असते तशी आषाढी एकदाच येते परंतु एकादशी तर असतेच महिन्यातून एकदा त्याच्यानंतर ना कोणता तरी सण असतोयच महीन्यात एखादा सण
होय खूप स्पेशल आणि आनंद तर खूप त्या वेळेस येत असत ना आपला
तुमच्याकड काय केलं जातंय म्हणजे प्रत्येक सणालाच अ वेगळं वेगळं काय बनवलं जाते खाण्यात की म्हणजे काही एखाद कुठलं तरी म्हणजे पदार्थ बनवला जात कस असते
आता ते आपलं पूर्वजांनी आपल्या हे पण बनवून ज्या दिवशी ज पदार्थ ठरवून आ आपला गुढीपारवा असू दे त्या दिवशी पण पुरणपोळी करतोय व्हय ना ह.
होय बरोबर आहे.
ब आणि बरं होय ते आणि ते आधी त्यांनी म्हण परंपराच पडत गे क दिव म्हण सुद्धा ठरवून ठेवली गेलीली
हा खरं गुढी पाडव्याच्या दिवशी जरी पुरणपोळ्या खाल्ल्या. अ घरात ख खाल्ली जात असले तरी मे मेन नैवेद्य असत तर शेवळ्यांच असतं
होय हो एक आमच्या इकडे पण पुरणपोळीचाच दाखवतात आमच्या इकडे.
बरं तुम्ही शेवया म्हणजे दा
नाही नाही नाही आमच्या इकडे फक्त पुरणपोळीचाच दाखवला जातो आणि तो त्या दिवशी त्याचं महत्त्व पण आमच्या इकड जास्त मानलं जातय.
होय काय प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळं थोडस म्हणजे, बघितलं जाते आमच्याकड त्या दिवशी पुरणपोळ्या पण बनवल्या जातात आणि मग जे मॉर्निंगला म्हणजे सकाळी उठूनच सहाच्या आसपासच गुडी. हुबारली जात्या तेच गुडी हुबारली की लगेच त्याला गोड नैवेद्य दाखवायचा. म्हणून दहीभात शेवया. आणि ते हे करतात माहितेय कडूनिंबाच पाला घेऊन गुळ घालून त्याच्यात हो.
छान आहे की हो तुमच्या इकडे पण.
त्याच एवढ सगळं नैवेद्य दाखवलं जातय मग मग त्याच्यांतर एकदा नेवेद्य दाखवला कि पुरणपोळ्या करायच्या. आणि त्याचा एक एक्स्ट्रा नैवेद पण दाखवायचा.
हा हा असं केलं जाते का आमच्या इकडं फक्त पुरणपोळीच दाखवायचं आणि ते आपलं कडुलिंब वगैरे असते ते खायचं एवढंच आमच्यात म्हणजे केलं जाते ते
हा म्हणजे कडुनिंब सगळीकडे केलं जातं.
हो हो हो कडू लिंबू. आणि आता हे आपला म्हणजे गुढीपाडवा आपल्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो हो ना.
होय होय गुढी उभारली त्या दिवशी अ म्हणजे अ हिंदू आता हिंदू म्हणा म्हणता ये येणार नाही मराठी वर्षात पहिला दिवस अस मानलं जातय बरोबर आहे.
आणि त्या तो काय आपण गुढीची पूजा वगैरे करून पुरण वग करून आपण ते म्हणजे साजरा करतो आणि दुसरं काय आता गणेश उत्सव तर गणेश उत्सव महात महाराष्ट्रात आता लोकप्रिय सण म्हणून साजरा केला जातो.
होय होय होय.
मग या काळात काय गणपतीची पूजा असू दे. ना वगैरे आपण त्या दिवशी करतोय आणि अ आपण भक्ती भावनेन त्याची पूजा करतोय. होय लाडका आहे हो. आणि ह्याची वाट पण खूप आतुरतेने आपण पाहतोय.
होय होय आतुरतेन म्हण म्हणल्यापेक्षा होत की हे महिना संपून कधी गण
गणपती येतय होय होय आणि खूप म्हणजे ते आता ह् होय. व्हय ह खूप मज्या आवडीने हा आपण करतात आपण
होय त्या त्या गणपती उत्सवामध्ये पण एवढे पदार्थ बनवले जातात मॉर्निंग सकाळी वेगळा नैवेद्य संध्याका काही वेगळा नेवेद्य असं निवांत सात पाच ते सात दिवस तरी हे चालू असतय. तुमच्यात कस असतेय.
की आमच्यात म्हणजे फक्त की आमच्यात ग गणपतीस स्थापना वगैरे केली जाते सकाळी. त्यानंतर काय गणपतीला आपण आल्याल्या दिवशीच आमच्या इकड मोदक केले जातात. उकडीचे असू दे किंवा तळलेले मोदक असू दे आम्ही त्या दिवशी ते अ गणपतीला दाखवतो आणि काय त्या दिवशी ते ते यायच्या आधीच डेकोरेशन वगैरे झालेलच असते.
होय आदल्या रात्रीच रात्रभर जागून आम्ही डेकोरेशन करतोय. आणि मग उद्या गणपती येणार येत तर हा उद्या गणपती येणार येत तर आ ते वेळेचा अभाव वगैरे असतोय सगळ्यांना म्हणून त्याच्यामुळ थोडस हे होते उद्या गण पती येणार येत तर आज सगळं डेकोरेशन कारण ते डे कोरेशनच साहित्य आणण्यासाठी दोन चार दिवस
होय होते आणि आता लाडका आणि आपल्या म्हणजे अ वर्षाची शे शेवट करणार असेल म्हणजे आपला दिवाळी
हा होय आणि असं म्हणलं जातय दिवाळी सगळे सण ओवाळी अस.
होय होय होय होय होय आणि हा सण काय आपला प्रकाशाचा सण हाय आपला हा ते होय प्रकाशाचा सण म्हणून आपण त्याला ओळख तोय. आणि ह दिवशी का आपण घरोघरी दिवे वगैरे लावून आपण आपण त्या दिवशी सज तोय. शृंगार वगैरे करतोय त्या दिवशी
होय.
आणि हा पण सण म्हणजे त्यावेळीस पण खूप गोड पदार्थ खायला मिळतात आपल्याला
दिवाळीत तर एवढी चंगळ असते की विचारायला नको एवढं काय काय बनवलं जातय घरात आणि एवढं च चवी च होतय खरं म्हणजे बाकीच्या वेळेला केलं तर होणार नाही परंतु दिवाळीमध्ये हा वेगळीच काहीतरी मज्जा असत.
मजजाचं आणि ते सपल असताना जास्तच खाऊ वाटतंय. होय होय होय.
ते पण आहे संपत आलं की त्याला एवढी चव येते म्हणजे पहिला पहिला कसं होतय की ज्या बनवतात त्यांच्यासा ठी की तेलांच्या वासने हे ते खाल्लं जात नाही परत तू ज्यावेळेला संपत येते त्यावेलेला एवढी टेस्ट येता त्याला की विचारायला नको बरोबर आहे.
होय आणि आता दुस आपला सन कोणताय हं
हम्म खरं म्हटलं तर दिवाळी लहान मुलांच्या सा टी सगळ्यात स्पेशल असतेया आत ता आम्ही लहान होतो त्यावेळेला हा करायच कशाच टेन्श नसायच केलेल फक्त आयत खायाच एव ढच असायच त्यामुळं ती वे गळीच अस मजा असायची लहान असताना दिवाळीची मजा आता मोठं झालं की सगळं आणायला पाहिजे. करायला पाहिजे. सगळ्यांना द्यायला पाहिजेल सगळ्यांना बोलवायला पाहिजेल अशा गोष्टी होतात. म लहान असताना जी मजा होती ती थोडीशी आता एक्साइटमेंट कमी झाल्या र्यंत आहे तेवढी
होय होय हो. आणि आपला लाडका आणि एक सण आहे आपण काय म्हणतोय त्या दिवशी मकर संक्रांती तीळ गूळ घ्या आणि गोड बोला अस म्हणा आपण लोकांना शुभेच्छा देतोय.
होय होय होय. मकर संक्रांतीच पण थोडस आहे. अ त्या दिवशी म्हणजे भरपूर अ
होय होय आता अम् काय काय म्हण ला तुम्ही असं काहीतरी हो ऐकून नाही ते पण एवढं नाही ह हम्म होय आणि हे काय आता दृढ म्हणजे काय आता आपण समाजात आता अनेक वर्षापासून आपल्याला चालत आलेल्या प्रथा किंवा पद्धती असतात होतेच की हम्म आधर करणे होय होय होय बघतोय ते हम्म पिढ्या पिढ्या चालत आलेली आपण फुडून यायचं या बा आपला हेच आपलाय आता सध्यातच
खर म्हणजे आपल्या पूर्वजांनी चांगलं काहीतरी करून ठेवले सण आला की लोक एकत्र तर येतील काहीतरी गोडधोड तर करतील असं काहीतरी करून ठेवले असणार आहे म्हणूनसते सण सगळ्यांनी साजरे करण करायला पाहिजे
होय आता तरी आपली पिढी तरी जपण्याचा प्रयत्न करतय कारण त्यांना ते महत्त् पता समजले
होय बरोबर आहे हम्
स्कृतिक वारसा असू देत किंवा आपण ते आपण जपण्याचा प्रयत्न करालोय आता सध्या तरी
होय होय ते तर आहे
हम्म आणि ती काय आपल्याला पूर्वजांचं ओळख करून देते आपल्याला ती.
होय बरोबर आहे खरंच तुमच्या बरोबर बोलून चांगलं होय होय तुमच्याबरोबर बोलूण खरंच चांगलं वाटलं एक म्हणजे वेगळ एक गोष्टी पण मिळाला
थँक्यू आवड वेल वेलकम बाय